ह होतय होतय कॉल आपले जेवढे होत आहेत तेवढे मग करून घेऊया आता हम्म लागतय तोपर्यंत नाही तर पुुणाला आगत नाही हे होत नाही ते होत नाही प प्रॉब्लेमच आहे एक तो टेकिकलहीतरी इशू अस तिला अपडेट मुर हो प्लॉटिंग खूप पडले अलीकड तुमच्या इकड पण चालू असतील की
काय ते
प्लॉटिंग म्हणलं
होय होय सगळी घर बंद बांध सोससेात
हम् आमच्या इकड पण अस आणि आता प्रत्येकाच ज्याच त्याच हाय म्हणल्यावर सगळ्यांनी
हो
लई वगैरे घालून स्वतःच स्वतः सगळं करून घ दर पण वाढाय लागल्यात ओ खरं
आता का जागेचच उभारलय घराच
दोनी तर वा वा घरा ते बी वाढल्यात आणि तुम्ही शहरात राहत आसाल तर मग आणि जरा वाढवूनच असतंय हे त्यामुळे दर त्याला येतूयाच काय म्हणाय गेले तरं का असा अंह़ह शेतीचं राहणं असलं की रस्त्याला लागून मस्त दर येतोया
हम्म
आणि आता सगळी खेडी जवळ जवळ शहराला जोडाय लागल्यात त्याच्यामुळं काय असं वाटत नाही ज च्याकड वा ची सोय हाय त्यांना
आमचं कुरुंदवाड इचलकरंजी सगळं जवळ झाल्यासारखं झालंय
कहय होय कुरुंदवाड सुद्धा चांगलं झालं की जयसिंगपूर इचलकरंजी इचलकरंजीला माझी हो इचलकरंजीला आमची मावशी राहत हो ती त्यावेेळेला बघितलंय आता मावशीकडं राह्यला अे दुसरीकडं मिरजेला एक राह्यला आल्यात त्यानी तिथल्या सगळ्या ण पण इचलकरणजी चांगलच शहर आहे की म्हणजे ती तुमची मिल वगैरे
ह
इचलकर दिलाच आहे कि मी आहे की नाही ती ती कसली अ तिथं तिथं होते बघा आमच्यातले मावशीचे मिस्टर वगैरे
हम्म हम्म
ह त्यावेळेला बघ अ पण तिकडं पण हा हो तिकड पण खर चांगलंच म्हणजे असं डेवलप आहे की आज काही एकदमच हेन त्यांनी शेतात राहायला होते शहरात नव्हते त्यांनी ते तसच हे केलं हकडा पण रस्ते बि काय होते चलकरंजी चांगले होते हायवे पण इकडं बाहेर जाणारे सिटीच्या बाहेर जाणारे बरेच बरे आहेत अ इिकडच्या पेक्षा तिकडचा जे सिंगपूर चलकरंजी तिकडचा भाग जरा भरा वाटतो आणि हिरवळ पण आहे तिकड म्हणजे तिकडच्याधून शेत वगैरे पूर्ण असं ओस पडले असं नाही हाय अजून आणि पाण्याचा भाग असल्यामुंळ
होय होय आमच्याकडे पण आता हायवे झालास झाली.
हो झालंय की खर म्हणजे अस शेती बंद केली नाही हो लोकांनी बऱ्यापैकी शेती हाय अजून तुमच्या इकड त्यामुळे भाग असं पाण्या असल्यामुळे. पे बरा वाटत या. कोल्हापूरचा भागच मुळात तसा आहे तेव तिथनं खाली तुमच्या इकड तसच आहे पाण्याचा भाग असल्यामुळें. सोयी सु तुमच्या शेताला पण तुमच स्वतत पाणी का कसं मग.
होय स्वतःच विहिर आहे की हम्म विहिरा आहे घरापशी अनेक शेत आहे त्याला.
ह हा तेच स्वतःच पाणी असलं म्हणजे मग जरा शेती करायला ब परवडते पण हाय. बरं हे. अस्सल शेत. गरीब घर आहे कधी इन्व्हाइट करताय आम्हाला शेती पाहायला आम्ही पण शेत आम्हाला पण शेती आहे. पण असं आमच्या इकडं पाणी जर कमी आहे आमचं स्वतःच पण पाणी नाही त्यात ह कोरडवाहू आहे ना त्याच्यामुळ. असं जरा तुमच्यापेक्षा जर कमी तुमच्या इकडं आहे. बई आमची मावशी वई. वैे होती ते्हा याई सोना तर चांगला भाग आहे म्हणजे लई पण वर्ष नाही आता दोन चार वर्षाखलीच. तनी पण बदललोय सोडा. चेतन चांगला आहे तकड. आमच्या मावशीच्या ह्याच्यात पण शेती त्यांना भरपूर आहे त्यामुळं सगळं शेतातलं खायला घरी धान्य त्या वगैरे भाजी बिजी सगळं घर घरातल्या घरात. बाहेरच विकत असं फार कमी.
हम्म
शेतातलं खायला असतं की बरं वाटते हे नाही. ते आणि ती टेस्ट. वेगळीच.
स्वतःच असलेलं हे आमचं तर काय वर्षाला अस ते ज्वारी गहू, तांदूळ डाळ होय.
ताई तिची टेस्ट पण तुम्हाला चांगली लागत कसल आहे क नाही आमच्या सारखं नाही काय पाहिजेल ते घ्या खावा मग काय तयार बरय की काय पण मला शेत बई विकतच घेण्यापेक्षा
ते कधी पॅकिंग केले असते काय माहीत. सगळी केलेलस काय म हे तालचज होप येना
हा ताजं ताजं म्हणलं आपल्या डोळ्यासमोर औषध बिवषध नसतय.
भाज्या माळव स सगळं घरातलं हे ते.
होयच. की औषधं मारलेल नस जास्त आप पण आपल्या घरातला असतय म्हटल्यावरती त्यामुळं काई आरोग्याचे प्रॉब्लेम पण नाहीत निवांत आपल असतयं करा ताजं ताजं आणा आणि खावा
खावा.
भारी लागत ते उडट ते तसं आमच्या इकड कधी आणून ठेवलेल असत कुणासठाउक पुना ते घरात आणून चार दिवस राहतय फ्रीजला आणि मग त्याचा नंबर बर आल्यावर म कधी तर ती मग तोपरेंत त्येझ पाक हअ काय म्हणत्यात तस ह
होय आजारा होत्यात होय आणि काय औषध हे ते लई मारामारी करत्यात
लईच लईच होय सगळं त्याच्यावरतीच जास्त हाय शेती ह शेत तीमध्ये आता काय येवढा हे उरलेलं नाहीय नुसतं ते औषद फवारूनच जास्त
होय
पहिल्यासारखी शेती पण आता कोण करत नाहीय म्हणाव तशी पहिली शेतक ते लोक अआशी राबायची जेवायला मअ मिळायचं न्हाइ आण पहिली माणसं बगा की कशी हायती राण
होय होय आता काय होत नाही की तीस चाळीस वय झालं म्हणजे झालं त्यांचं. घटक
हो आरतीचा माण साईज तीनशे नव्वद नव्वद वर्ष आ म आमच्या आजी माझीच आजी उजवा आहे आता नव्वद वर्षाची होईल झाले असते त्यांची जन्मतारीख पण माहित नाही पण अंदाजे एक नव्वद वर्ष झाले असतील त्यांसनी चश्मे बिसमे-
नाहीच होय पहिला काय नव्हतं कान हे ते डोळे बिळ सगळं व्यवस्थित असत पैंजण जची
होय ऐकायला येतय अजून तुम्हाला सांगते नव्वद वर्षाच्या झाल्यात खरं काठी बिठी घेऊन काय चालाय
ह्म्म ह प्रकार ह हम्म हम् हम्म ते पहिल्याच खाणं आहे ते असे व्यवस्थित असत ओ प्यायला तूप, दूध
हो आहे त्यांच तसलं काही नखर नाही भाकरी दूध, दही त्यांना दिला बास झालं.
होय आताच कस व्यवस्थित जेवत नाहीत काय पोर हे ते पहिल्याच व्यवस्थित जेऊन- चटणी भाकरी खाऊन-
होय नुसत चटणी भाकरीवरच जगलेली माझ- भाज्या म्हणजे आपल्या शेतातल्याच तोडील एका दुसरी भाजी काय असेल ती आपल्यासारखं कुठ- कुठल हे पाहिजेल अन् ते पाहिजे आजुन काटकेत माहित आहे का चश्मे सुद्धा चलणार सत्ता लागल्या त्या अलीकडे आली पणज आहे बघ आम्हाला तर आश्चर्यच वाटते
हा
होय की आणि आता अं पंचवीशतली पोर- ह मारायला लागले आमच्या इथच आता - आमच्या इथेच वीस वर्षाच पोरग आई वडीलाशी ते जरा उशीरा लग्न झाला असेल. जरा वयस्करच वाटत होते, वीस वर्षाचा पोरगा आता हा कॉलेज बिलेज ह्याला आलेलं हाताखाली आलेलं पोरग हृदयविकारांन गेलं बघा एका झटक्यातच पहिलाच त्या कडे पहिल्या गेलो वीस वर्षाचं पोरगं, आता त्या आई बापाला करायच आणि त्या आईवडील तेच की त्या आईवडिलांनी किती स्वप्न बघितले असतीली एवढ ली आलं आता आपण सुटलो.
आणी आयुषभर त्याने मरुजपर्यंत त्यांनाची सांगितली.
हं हे लई वाईट असतंय बघा स्वतः जिवंत असताना स्वतः
होय, होय हमह ह काय माणसांनी काय होतय काय सांगता येत नाही आता माणूस बाहेर गेलेला परत येतो काय असेही नाही.
अंहां अजिबात नाही शाश्वतीच नाही. गेला की गेलाच.
गेलाच.
काही नाही त्यामुळे आता हाय ते सरळ राहणे व्यवस्थित राहणे.
हाय हे ह्यातच मजा आहे ते करू न
होय की, आता कुठं हे करत हाय आता ते वीस वर्षाच पोरग मेलं म्हणजे बघा की.
होय.
अन त्याला काय नाय, कसलं काय नाय अचानकच हार्ट अटॅक गेलं.
हम्म तर काय लहान लहान पण हे व्हयला आजार हे झालं जर.
नाय एकदम लहानांचं पण वेगळं हो, पण आता अशी तरुण वयातली पोरं चालली म्हणल्यावरती तरुण जरा माणूस म्हणतय ना आता बाबा हा असेल आता जरा धडधाकट नाही का, एकदम झालं म्हणजे लय लागत जीवन हा वय वय झालेल्या आमच पण कायलाही वाटत नाही मग तर काय विचारयलायय हा हा हा तेवढं आहे मा अरे
हो
बर आपली वेळ झालेली आहे बघूया दुसरा कॉल लागतोय का मी बघतो आणखीन एकदा ह हा हा
हम